हॅलो.
हॅलो.
बोल आवाज येतीय का
हा ताई आवाज थोडा ब्रेक होतोय तुमचा.
अच्छा अच्छा येतय का आवाज हो हो. अच्छा नमकार हो हो हो अ हो आणि काय चाललं तुमच काश्या हेत तुम्ही. हम्म
वा व्यवस्थित मजेत तुमचं काय चाललंय झाली जेवण
हो झाली जेवण वगैरे झाली आवरलं सर्व हो तर आपण कस म्हणजे मी अशीच बसले होते म्हटलं म्हंटल चला आज म्हणजे विचार चालला होता की सध्या प्लास्टिकचा बर्यापैकीं वा पर होतो म्हटलं चला त्याच्यावरतीच बोलूया असं म्हणजे कसं बघा हो प्लास्टिक कसं म्हणजे दैनंदिन जीवनामध्ये रोजच्या वापरात जसं आपण पैसा किंवा पाणी जस वापरतो आजकाल अस प्लास्टिकचा वापर चाललाय तर त्याच हो हो कस म्हणजे त्याच्यातून कस आहे फायदा तर आहेच आहे म्हणजे फायदा कसला तर लिक्विडचे पदार्थ काही पदार्थांसाठी उपयोगी ठरत पण त्याची योग्य विल्हेवाट लावली तर त्याच जे नुकसान होणार म्हणजे सध्या जे नुकसान होतय ते कमी प्रमाणात तो होईल असं
हो हो
असं म्हणजे कसं प्लॅस्टिक वर निर्बंध वगैरे केलंय जे कागदी पिशव्या वगैरे याचा वापर असे उपायोजना म बऱ्यापैकी केलंय पण ते एवढं हंड्रेड परसेन्ट म्हणजे शंभर टक्के राबवता नाही येत प्रत्येकाला असं मग जो प्लास्टिकचा अतिरे तर वापर जो चाललाय त्याच्यावर आपण नो निर्बंध नाही पण उपाययोजना करू शकतो अस सांगू शकशिल का आपण त्याच्यावर काही
अ हो हो म्हणजे अ प्लास्टिकच्या जे बॉटल्स असतात ना ताई त्या रिसायकलिंग साठी आपण पाठवू शकतो आता आमच्याकडे जे हे ना आमच्या गावामध्ये प्लास्टिक रिसायक्लिंगचा प्लांट आ आच्या कचरा गोळा होतो त्याच्यात न अ म्हणजे प्लास्टिक् वेगळ काढल जात आणि अ गावा अ त्या गावाला अस आमच्या गावाला असं आव्हान केलेल आहे सरपंचांनी कि अ तुम्ही प्लास्टिक वेग ताडा आणि तुमचं पृ तुम्ही प्लास्टिक प्लांटला का
अच्छा हो हो म्हणजे त्याच्यातून कस हो पैसे पण येतात आणि नी मजे प्लस्टिके जे इकडे ईकडे पडत म्हणजे पिशव्या् तिच्ये पाण्याचे बॉटल अस चा अ इतर प्ल्या चि च्या बॉटल वगैरे म् सर्व वस्तूंच वै म्हणजे बॉटल असेल तर त्याच त्यानुसार मानिफाकचुरिंग होत डबल आणि प्लॅस्टिक च्या पिशव्या असेल तर त्याच्यापासून पुन्हा प्लास्टिकच्या पिशव्या वगैरे किंवा अजून काही वस्त तू किंवा काही बनवता येऊ शक ता हो रिसायक्लिंग असं. त्याच्याने कस मग जे नद्यांमध्ये बघा बऱ्यापैकी प्रदूषण होत. सगळीकडे प्लास्टिक प्लास्टिक कसं दिसत आणि परत आपण साध जमिनीवर प्स्टिकची पिशवी किवा बॉटल टाकून दिली तर ती कस हे अ अस शहरांमध्ये किंवा अ असं गावांमध्ये हे जे जनावर फिरतात प्राणी फिरतात तर ते, भुकेच्या याच्यात प्लास्टिक कधी कधी म्हणजे कसं भाजीचं वगैरे का ला असल प् ख येत त्या पण त्यांचे पोट जात त्याच्यामुळे त्याचाही त्रास होतो म्हणजे बऱ्यापैकी नुकसान होतो हो आणि प्लास्टिक हा असा विषय का तो खराबच होत नाही म्हणजे जमनी जर एक खड्डा करून प्लास्टिक टाकून ठेवलं तर ते जस तसच राहतं कधीच खराब होत नाही हो भरपूर आयुष्य म्हणजे अ म्हणजे असं म्हटलं जात ह्या जगात कस लावू श यत प्लास्टिकला
क्लासिकला विषय बरोबर
हो हो असं मग त्यामुळे कस आपण काही ज्या उपाययोजना केलाय त्याचा वापर करून किंवा काही म्हणजे योग्य विल्हेवाट वाट त्याची लावली. तर जे जे होणार नुकसान आहे होणारं जे प्रदूषण आहे नद्यांच म्हणा आपल्या जमिनीच जमिनीच म्हणा आपल्या शेतीचं किंवा बरेच असं गावांमध्ये किंवा बरेच आता शहरांचा बघा खूप मोठा मोठा कचरा नेऊन टाकलेला असतो. त्याच काही म्हणजे हेच नाही तर कस त्याची उपयोजना अशी प्लस्टिक बाजूला केलं पाहिजे. जो इतर कचरा आहे त्या कमपोस्ट खत वगैरे बनवलं पाहिजे. आणि त्याच्यातून जे प्लास्टिक येत जे तस तुम्ही म्हटला रिसायकलिंग साठी तर असं म्हणजे मोठ्या प्रमाणात किती मोठा व्यापारही करू शकतो आपण त्या गोष्टीचा.
हो हो आमच्याकडे म्हणजे ते किलोवर घेतात ना प्लास्टिक. तर ते रिसायकलिंगला पण टाकतात. आणि आम आमच्याकडे एक बचत गट आहे. जो त्या प्लास्टिकच्या बाटल्या विकत घेता. आणि त्याच्यापासून शोभेच्या वस्तू बनवतात.
हो हो अच्छा अच्छा हो म्हणजे थोडक्यात हो आपल्या पाणी पाणी बॉटल पासून शो वस्तू टाकावपासून टिकावू वस्तू बनवल्या जात्या आमच्या कडे बघा लाईनचे अस क लाईनची बॉटल अस ते ती पण प्लास् चिकच असते त्याची नळी ती पण प्लास्टिकच असते. त्याच्या पाासून आपण जे झुमर बनवतो का असे बरेचसे झुंबर बनवलेत बायकांनी. असे खूप आहेत छान असं वाटणार पण नाही हे सलाईन पासून बनवलेली आहे म्हणजे बघा दवा खान्यान मध्ये सलाईन वापर पण युज केलं कि ते बाजूला कचरामध्ये टाक देेता मग तेच आपण घेऊन आणि त्याचं एक छान म्हणजे हे बनवलं शोची वस्तू ती जर बनवली, तर ती आणि एक फ्लावर प्लॉट पण बनू शकतो आपण. म्हणजे बऱ्याच ते भरपूर आहे त्याच्यामध्ये आसं
तेच ना. अ खूप छान छान आहे. आणि अ प्लास्टिकच्या पिशव्यांपासून ते फुलं बनवण्याचं ते मध्यंतरी प्रशिक्षण घेतलं होतं. एका ताईंनी तर ती फुलं इतकी सुंदर दिसत होती ना.
हो हो ते आपले झेंडूचे फुलं असतात त्याचं च डुप्लिकेट ते बनवलेलं होतं बघा. प्लॅस्टिकच्या पिशव्यांपासून बनवलेलं होत विविध कलरचे पण बनवू शकतो हो हो एकदम खूप म्हणजे असं वाटत नव्हतं हे नकली किंवा प्लास्टिकच आहे हो हो हो. हो बघा प्लॅस्टिकच्या म्हणजे पिशव्या इकडे तिकडे आपण अशा किती फेकतो किंवा अशा जाता किती छान येते म्हणजे आपल्या कडे बघा सण उत्सव असतात दिवाळी म्हणा गणपती म्हणा तर त्याच्यासाठी आपण त्या माळा घरीच बनवून आणि किती छान डेको डेकरोशन करू शकतो म्हंजे इतकं छान प्लास्टिक चा वा वापर परे म्हणजे जे प्लास्टिक आपण प्लास्टिक म्हणून फेकतो. चा असा वापर केला तर किती म्हणजे त्याचा उपयोगच होतो न.
हम्म हम्म. खूप छान ते म्हणजे ते बघताना इतकं म्हणजे डोळ्याला छान दिसायचं ना. असं वाटतचं नव्हत ते की अशा प्लास्टिक तसंच असतं.
प्लास्टिक पासून नो नही हो वाटतंच नव्हतं ना अशा भरपूर वस्तू ज्या म्हणजे का त्याच्यातून कसं होतं बघा ना काही कला असते तर कलेलाही भाव मिळतो. महिलांसाठी काही गृह उद्योग वगैरे याची निर्मिती होऊ शकते कि टा टाकाऊ पासून टिकाऊ प्लास्टिक पासून नन नवीन वस्तूंची निर्मिती करू शकतो म्हणज बचत गट वगैरे किंवा अशे महिलांचे गृह उ्योग असत त्याच्यामध्ये ते काम आपण करू शकतो ज्याच्या पासून जो प्लास्टिक त्यामुळे होणार नुकसान आहे किंवा ज प्रदूषण येतं ते कुठेतरी थांबेला अस.
तांबेरी पावस खरं ते आ आता हे जे आहे. आपण समुद्रकिनाऱ्यावर फिरायला जातो. तिथेच आपण खातो आणि तिथ. तेच ते पिशव्या हि फे फेकून देतो आणि त्या बॉटल्स पण फेकून देतो पण ते समुद्र ते सगळं पोटात जरी फेकलं तरी ते नदी किऱ्यावरच आण फेकत म्हणजे परत आपल्यालाच देत ते ते सांगते तुमचंय तुम्हीच नीट ठेवा ते पण मग ते आपण समजून घेत नाही पण आता बऱ्यापैकी परत संस्था आता पुढाकार घेतात.
हो म्हणजे बघा कस त्याने नुकसान तर आहेयचं आहे पण दिसायला पण साध आपल्या साध घरामध्ये कागद जरी पडलं तरी आपल्याला कसं वाटतं या घरामध्ये कागद पडलाय तेव्हा हे पूर्ण ठिकाणी सगळीकडे प्लास्टिक प्लास्टी च म्हणजे अस पसरून दिल्यासारखं दिसत असं पूर्ण म्हणजे अ भरपूर हे आणि कसं म्हणजे ते डोळ्यांना पण छान दिसत नाही ना मग ते अस कूट त तरी विल्हेवाट लावली म्हणजे कस त कि आणि कसं प्राण्यांना वगैरे पण नुकसान त त्यांच्या पासून म्हणजे काही काही प्राणी तर असे आहेत. कि खाण्याच्या आणि त्या त्याच्या सट्ट्याच्या बस गेले पण काहीची मान वगैरेच आटकून गेल. बघा त्याच्यामध्ये जे प्लस्टिकचे भांडे वगैरे अस असतात म्हणजे किती नुकसान त्या प्राण्याला किती वेदना झाली असेल तो जवळ पण येऊन देत नाही म्हणजे भरपूर असं आपण सोशल मीडिया बग तो काही गोष्टी तर म्हणजे असं आपल्याला असं वाटतय. कस आहे म्हणजे आपणच निर्माण केल्यान आपल्या फायदा कमी आणि नुकसानच जास्त भेटत या गोष्टी
हो हो तेच तर. हा प्लास्ट ठीक आपण म्हणतो चांगलं पण आहे. कि काही म्हणजे अ आपल्याला बाहेरगावी जायचंय तर आपण त्याच्यात अ काही गोष्टी अशा अ म्हणजे जड कागदी पिशव्या ओल्या होऊन जातात वगैरे तर ती फेकूनच द्यावं लागतात त्याच्यापेक्षा ह्या प्लास्टिकचा वापर केला ते टिकतं पण म्हणजे जी गोष्ट चांगली आहे. ती वांगली पण आहे.
अगदी बरोबर आहे हो हो हो हो फक्त कसं असतं वापर महत्वाचा असतो नाही. का म्हणजे आपण जस वापर केला तसं म्हणजे प्लॅस्टिक जरी आपण वापरतोय तर त्याची योग्य विल्हेवाट लावणं आपलं कर्तव्य आहे त्याच्यातूनच मग ह्या गोष्टी अ म्हणजे जे नुकसान होणार आहे ते कमी प्रमाणात किंवा टाळलं जाईल असं ह्या उपाययोजना राबवल्या तर प्लॅस्टिक क-वापरणं म्हणजे, काही हरकत नाही, मं असंही म्हटलं तरी
हो, आणि आता एकदा पाण्याची बॉटल आपण पॅक बंद घेतो ती एकदा वाप वापरली की, पुन्हा वापरू पण नाही. आता बऱ्यापैकी, म्हणजे आता लोक जागरूक पण होत चाललेत, तसं मेसेज पण आता आपल्याला मिळायला लागलंय, की शक्यतो प्लॅस्टिकच्या बॉटल
हो, ते पाणी अतिरिक्त म्हणजे काही दिवसांसाठी असतं, त्याच्यामध्ये तर ते प्लास्टिक पूर्ण त्याच्यामध्ये उतरलेलं असतं.
उत्तर दिलं असत, ते आपल्या, हो ना आपल्याला आहे ते
बघा, हे प्लास्टिक चे बॉटल म्हणा, आपण जारचं जे पाणी घेतो, त्याच पण तसंच आहे. तेही कुठेतरी प्लास्टिकच झालं ना? मग ते पण त्याच्यात उतरतं आणि तेच पितो... हो-हो.
फोनमुळे बरेच अवेअरनेस आहे आता, आपल्याला समजायला पण लाग म्हणजे, सुरुवातीला जे चांगलं वाटत होतं. ते आता त्याचे दूष
ते आता हो, चालेल. बघा, छान विषय मांडला, छान वाटले, हो, छान वाटलं तुमच्या सोबत बोलून! हो, चालेल. हो हो, हो हो, हो लगेच करा.